बोला काय काय करतायेत मत्रे.
हॅलो हा बोला. त्या आम्ही घरात.
कुठं लागला, फोन कुठं लागला म्हणल फोन.
फोन-फोन तर आता, एका माणसाला लागलेला आहे. हम् तुम्ही, कुठे राहता?
हॅलो तुम्ही कुठे राहता.
आम्ही आम्ही बी, घरातच राहतो भो.
हा किती मजेच घैर आहे तुमचं.
आमचा फर्स्ट फ्लोरचं घर आहे.
किती इमारत आहे.
इमारत दोन मजले आहेत, वाटत त्यांच्या होते.
दोन
हा.
म्हच्या.
आम आमची, घर आहेत बाबा.
फोर व्हीलर पण आहे, का चारचाकी गाडी पण आहे तुमच्याकडं
तुम्हाला घाबर राहु मी ह.
काबर नाहीे का तुमच्याजवळ म्हणून नाही सांगत का.
अ का माझी, मर्जी तू जे समजाय ते समजा.
अरे फोर वलर चारचाकी गाडी कधी पाहिलेली.
ले नाही का तुम्ही-तुम्ही, ते चार चाकी चार तर समजतो का तुम्हाला? मग लोड गाडी राहिली म्हणजे फोर व्हीलर आहे, का त्यांच्या गाडी.
तुमच्याकडे लोड गाडी याचा अर्थ.
हा काही बी का तुम्ही काही, बी अता लावतात नाव
काही मग तुम्ही सांगा. नाही त्या लोड, गाडी बोलताय मग याच्यात, तुम्ही लोड गाडी वापरताात असं झालं ते
मी तिकडेच ये ना तुम्हा आइस्क्रीमची, गाडी दिसतीय काओ इकडन.
आईस्क्रीम अह आमची इकड आ आईस्क्रीमची, लाार नाही आमची ते आइस्क्रीमचे टेम्पो येते.
असंय का?
तुमच्या इथे येते ते लोटगाडी, आमच्या इथे टेम्पो येते.
टेम्पो मध्ये आइसक्रीम भेटते का.
नाही बदामशेक भेटत. काहीच आहे का हर स्पेशल दूध प्युअर दुधाने बनलेली असते ती खाल्लंय का कधी त्याच्यामध्ये माग माग काजू असतात. बदाम बी असतात. पिलेलंय का कधी ब
हे गरीब लोक आम्ही फालूदाा खाणार आहेेतो रे
पालू द कशा रे बण त वयरी हम्. चालू दका छान बनत माहिती आहे. कशाने बनतो नकणू फोनताला
लाल तू हेरे आपपा मी काय सांगतोय. तुम्हाला कसं ऐ कळलं महाराष्ट्रातच फोन लागला असं.
मराठी बोलताय ना तुम्ही
ह. आणि मी उर्दो बिरदो बोलल असतो. तुमचा आवाज येत नाही हो. पाटील दीपक प्रवीण साहेब. आवाज नाही आ रही ना. कायय हॅलो.